हॅलो हॅलो
हॅलो
बोला
आवाज खूप कमी येतोय का?
हा तसच येतो त्याच्यावरती आवाज मी तुम्हाला बोलले होते ना.
हा हा काही नाही मग डाळिंबाला पावडर मारावा का नाही?
पाऊस येत
नाही नाही पाऊस पाऊस उघडल्या वर ती अस् चालय मग आता घरी यावा की काय करावा
हम्म.
आ
या घरी.
हम् हम. पिताश्री तिकडे गेले का?
मम्मीच फोन आला
हॅलो
हॅलो
बोलायचंय आहे बोलायचं
मग कंटिन्यू बोलायचंय का?
आं हॅलो हॅलो
हा
रेंज रेंज प्रॉब्लेम आहे. येतोय का आवाज?
बोला ना.
रेंजमध्ये रहा बरं का पण नाही तर फोन कट होईल.
फुल रेंज आहे ईथ
हम माझ्या याला फोर जी दिसतंय.
हम्म बाहेर अस असती घरात नाही राहत
हम्म मात्र एक एखादी ड्रिचिंग सांग मला टोमॅटोला. तुम्ही कोणत्या करायच्या
हॅलो. हॅलो.
ते सांगा मला.
हॅलो. का बरं तुला आठवत नाही का.
हॅलो.
हॅलो.
आठवतंय तेना म्हटल, आवाज येतोय कणी असं. अहो आवाज येतोय म्हटलं.
येतोय.
तुम्ही तिकडंन हॅलो हॅलो करताय. मला असं वाटलं तुम्हाला आवाज नाही येते की काय.
नाही नाही मधून मधून बंद होत ना, म्हणून म्हंटलं आवाज येत.
हं हम नेटवर्कमुळं.
आणि या.
हम्म.
दोन जॉईंट करता येऊ शकता का, आता परत ताईला करायच ठरला तो होऊ शकतो कणी.
नाही नाही. ‌
नाही.
एकच.
पाच जण जर चार पाच जण, जॉईंट जर करून घेतली एक टाइमला.
पाच कोण होते.
फोन येतोय मला.
आ.
फोन येतो कोणाच, अनोन नंबर ये कॉल येव
नको उचलू आता.
हम. मग आता उद्याकडं.
हम्म.
सेलोरा त्याच्यानंतर कालची ट्रिचिंग झाली. अल्बर्ट सोल्युशन झेलोरा त्याच्यानंतर. त्यांच्यामध्ये काय होतं स्लेर प्रो होत.
हम्म.
मग आता तीन नंबरची स्रिचिंग कोणती करावा. तुला काय वाटतं तुम्ही कोणती करायची.
तीन नंबरची तुम्हाला जी वाटेल ती करा, मी एक सांगितली ना आता.
मग एक सांगितली आता पुढली सांगायची नाही का, आता तुझ्या थेरीनुसार करायची प्लॉट म्हणल्यानंतर.
हम्म. ‌ माझ्या इतकं नाही लक्षात ओ, लिहून ठेवलेलं ये.
हा पण बाकी काही जर झालं प्लॉटला तर, जबाबदारी तुमची बर का डॉक्टर.
ह.
त्याने काय होणार आहे प्लॉटला? उलट छान होईल बघा.
असंय का?
हम्म.
हम्म.
फुटवा वगैरे चांगले करेल काय, तरी त्यात अमोनिया नाही घेतला तुम्ही.
आ?
अमोनिया नई घेतला.
हम्म. नाही नाही पण मग जे घेत लं सर्व तिकं चांगलं नाही का आता म्हणजे रिझल्ट नाही लागलं तर आमनेच घेतलं नाही त्याच्यामुळे हच रिझल्ट नाही लागला.
नाही नाही घ्यायला पाहिजे होतं बस. चांगलं रिझल्ट आहे तिने एकत्र घेतलं आहे छान रिझल्ट देेतता असं.
हा हा. काही ना त्याच्या स्ले घेतलेलं होत ना कीटकनाशक
हम्म मग त्याला काय होतंय.
चार चार औषध एवढे घ्यायचे आणि जर झालं काही तर मग काय करायचं?
कशाला काय होईल?
मग एखाद्या वेस साईड इफेक्ट होता ना.
एखाद्या वेळेस होत ना.
मग काय करायचं संध्याकाय जायचं काय ओतवर.
बघू ना जाऊ म.
मम्मी आली ना
हम्म
बघू आता मम्मी आली तर मग, मम्मी नाही म्हटली तर नाही जायचं पण मग मम्मी आल्यानंतर काय एवढ्या दिवसा बसून येणार आहे. दिवस गेलेली होती मग, पाऊ उद्या वगैरे नाही तर मग
हम्म हा
हा?
हा ना.
हम्म दीपक आप्पाचा फोन येतोय.
हम्म
ते आईच आता उद्या काय ना उद्या मम्मीला घेऊन मग भेटायलाला दवाखान्यात जावं लागल.
मी पप्पांना म्हटले परत म्हटलं गाडी घरी मग जायचं ना ते म्हणतायेत, नको नको तुमची गाडी नको
आ?
मलर का इथं गाड्या नाही काय म्हण?
हम्म उद्या जाऊन येउ मग मी जाऊन
डाळिंबाचे झाड आहे ना ग? पाणी तुंबल्यामुळं काय भानगड आहे काय माहिती पिवळे पडू राहिले ग.
हा काय औषध विचार, औषध विचारायचं ना पावडरवाल्याला.
हा ना औषध विचारावंच लागेल कारण की ना फळ पण त्याच्यावरती. शक्यता कमीच आहे हो या वावरामध्ये ना ग.
हा मातेरवाडीच्या आत्याचा कॉल येऊ राहिलाय फोन कट नक फोन कट नका करू ह.
न नको उचलू नको तू, हॅलो? हॅलो? हॅलो? हॅलो.
हॅलो, येतोय का आवाज?
कार काय म्हणी? हा येतोय. हॅलो
मम्मी आले आहे हे मम्मी ना घेयला बोलवलंय, हे जिथं सोडलं होतं तिथं.
कुठं बोलवलय पण?
अ हा, जिथं तुम्ही सोडवला ना. हा तिथेच बोलवलय. मग आता पाऊस?
ये पण फोन
या ठीक आहे ह.
काय?
काय काय?
हॅलो.
हॅलो बोला ना.
म्हणजे ते सुक्यांनला सोडवल होत तिथंच बोलवलं घ्यायला?
हा आलेय वाटतं ते तिथं.
बरं बरं येतो मग.
हम्म दहा मिनिट झाले का, कट करा फोन बरं का?
कट करु काय?
आता नाही, आता नाही दहा मिनिट झाले का मग.
बघ बर का हे पूर्ण रेकॉर्ड होईल नाही तर.
जाऊ दे ना होऊ द्या मग.
आलो आलो थांब हं. याच्या वरती असं स्पीकर ऑन करत येत.
ऐका ना
काय, हं.
कट करून वरती सबमिट नाव तिथं टच कराल का.
बरं बरं पाहतो ना.
हम्म आता लगेच नका हा.
अ?
जर नाही आलं तर मग तसच घरी घेऊन ये मी देईल सबमिट करून ह?
बरं
आता पावसात जायचं आणायला मम्मींना?
उघडलं ना, आता रेनकोट घालून जाईल की ज पण रेनकोट आहे ना.
हा बरोबर आहे, एक कागद घेऊन जात अस म्हणजे मग.
कशाला?
अ ते याच्यावरती गोणे अंत असतील त्याच्यावरती नाही ते ओले होतील ना कपडे ना
मग ते आल्यावरती धुवावाच लागतील ना आता?
ए बघ कट करायचा वरती सबमिट नाव तिथं करा. करा कट.
बरं बरं. ्